आवडीचं म्हणजे आधी कसं म्हणजे चहा माझा होता ना दोन वर्ष आधी सुरू. त्यावेेळेला चहा सोबत जास्त बिस्किट खारी. किंवा चहा फरसाणा असं खूप खायचे पण नंतर न. त्यांत मिक्स करून.
चहा मध्ये म्हणजे ठिके आहे ज्याची त्याची असते आवड.
ते छान लागत म्हणजे अ कसं आधी कसं करायच. ते एक घास त्याचा एक म्हणजे गोड चहाचा पण ते मिक्स करून छान लागत होतं.
हम्म हम्म.
मग कधी कधी मग ती सवय झाली होती. पण नंतर नंतर ते चहानी. तिखंट गोड कुठला पण.
हा
हम्म हॅलो
हा
हा म्हणलं तिखट गोड कुठला पण फरसाना
अच्छा कधी म्हणजे खाल्लेला नईये आणि पहिलेच म्हणजे साइटल मी फरसाना खात असं.
हा तेच की हे खूप जण खातेत. पण नंतर नंतर- तर मग माझं अस झालं. मग नंतर मग चहा चपाती. चपातीला तूप लावायचं. हम्म मग ते कुरकुरीत- ह
म्हणजे बघितलंय माझ्या घरी वगैरे खायचे चहा चपा - ते आमचे आजोबा वगैरे.
हम् नइ चहा सोबत तूप हा. चहा सोबत खूप गोष्टी परत चहात ते कॅडबरी वगैरे असते ती मिक्स करून खायचं.
ह म्हणजे मग ते त कॉफी सारखी टेस्ट लागत असल त्याची. हम्म
मग ते चहा आणि नंतर भूक वगैरे मरायला लागल्यावर मग चहा सोडून दिला जाऊ दे म्हणलं.
हा अच्छा.
हम ऍसिडिटी पण भरपूर होती ना त्यांनी.
हो
हो हम्म बाकी काय अजून तुमचं?
बाकी काय नई आता तो झोपलाय तेवढ्यात थोडंफार आवरते पण बोलते पण हाय
हम्म हम्म मग इकडं कधी अक्कलकोटला येणं वगैरे झालं का नई?
नाई
अच्छा.
हम्म बघु. चालेल कुठे ना कुठे फिरणं वगैरे म्हणजे दरवर्षी निघतो आम्ही कुठे ना कुठे. पण ह्या वर्षी माहित नई होतं की नाही शक्य.
नाही तर बाळ पण लहान आहे ना,
हम्म, पण बघू एखाद देवस्थान वगैरे, जिथं पॉसिबल होईल तिथे अस.
हम्म हम्म,
चालू आहे. आमचं काय?
हा, तुमच्या इकडे अशी यात्रा वगैरे भरती का जत्रा- यात्रा.
मग भरते ना, नवरात्री मध्ये असते. एकविरा देवीला.
अच्छा अच्छा,
हम्म, तुमच्या इथे?
हा, आपल्या इथं जानेवारी महिन्यात असती.
हो हो,
त्याला आपण गड्डा यात्रा म्हणतो.
तस का म्हणजे नाव काय तस
अ, ते गड्डा आधी पासून सगळ्यांनी गड्डा नाव दिलंय. त्याला पण इथे सिद्धेश्वर महाराजाचं जे मोठ मंदिर आहे ना, सिद्धरामेश्वरांचं. तर त्यांच्या ह्याच्यामध्ये ती म्हणजे ती यात्रा असती.
हा हा,
त्याच्या नावाने हम, मग त्याच्यामध्ये पाळणे वगैरे,
हम्म हम्म,
खरेदी करण्यासाठी काय- काय -काय, गोष्टी ते नाही का आपण ज्वेलरी वगैरे. हम्म,
इकडे पण भरते, मोठी यात्रा असते.
नवरात्रीमध्ये का? हम हम हम्म,
आणि मंदिरामध्ये पण फार गर्दी असते.
हो,
हम्म,
किती म्हणजे किती दिवस महिनाभर.
हो, चालते. महिनाभर जोपर्यंत नवरात्री म्हणजे चालते. ना, अजून थोड दिवस. अ, म्हणजे नवरात्री सुरु होण्याच्या आधीच चालू होऊन जाते यात्रा.
हम्म हम्म हम्म हम,
हा, बाकी काय म्हणतोय.
बाकी काय आज निवांतच आहे. सगळ्या गोष्टी. करून झालेल्या स्वयंपाक हे, हो पाऊस सुरू नाहीे. अजून पण पडेल रात्रीत.
हा हा, पावसाचं काही नाही. वातावरण चालू चालू मध्ये बदलत.
मग काय नाही. असल्यात मग आजारी पडायचं खूपच हे
चालू याची बडबड
हम्म,
घर भर करतोय.
आता काय? किती किती आत्ताच झोपला ना,
हा झाले असतील वीस मिनट.
हम्म हम हम,
त्याच तसच आय थोडासा आवाज वगैरे आला का उठून जातो. कुकरची शिट्टीचा आवाज आला की उठून जातो. हम्म स्पर्श कळतो की आपल्या बाजूने उठली मम्मी असं.
अरे बापरे.
हो. आणि लागतो म रडायला.
माझं तर पाटेपाटे तेच होतं पाच ला किंवा चार ला असो किंवा दोन ला वगैरे वॉशरूम साठी गेली की लगेच उठून राहातो. त्याचे पप्पा ना असा आवाज दिला तो उठत नाय त्याच्या आवाजाने बरोबर उठून बसता.
ते आहे.
हम्म. आणि जर आधीज मी रात्री वगैरे जर कधी उठवलं तर मग माझ्यावर अ म्हणजे ओढून पडायचे आणि आता आता आता काहीच कंटाळा वगैरे येत नाय. उठाय
आता बाळ ए ना.
हम्म.
हम्म. बोलायला वगैरे शिकवायचं त्याला काय.
अरे बोलतो तो म्हणजे आपण गप्पा मारतो ना तर त्याच हम् हम् अस करतो तो म्हणजे बोलायला करतो. आणि आता तर तो कालपासून तर नवीनच गोष्टी करतोय. असं डोकं उचलतो आणि पाय उचलतो त्याचे म्हणजे बसायला बघतो आणि चललं जात नाय ना पोट तर म रडतो.
अरे बाप
हा जे
असय ना?
साडेतीन महिन्याचा आय तो.
हा तेच पण लहान आय खूप म्हणजे.
हो आणि तो म्हणजे जस जन्माला आला ना तस तो कानवून जायचा. तिथं आम्ही हॉस्पिटलमध्ये त्याला काम म्हणजे आजूबाजूला सपोर्ट द्यायचो. पिलो वगैरे लावायचो.
हम्म हम् हम् हम्.
का -काने झोपायचं तो काने होऊन जायचा त्याचा त्याचा.
कानी म्हणजे पालता पडायचं का?
एक कानी म्हणजे वन साईड ला असं.
अच्छा अच्छा एक अंगावर.
हम्म.
हम्म हम् हम्.
हम्म, पालता पण होतो तो आत्ता?
हम्म, अ एवढं हे चौदे हालचाल म्हणजे अवघड आहे का नाही चांगलंय.
हम्म, तसंम देव कसं स्टेप बाय स्टेप घडवतो बाळामध्ये
हम,
हम्, अ तो त्याच असं काही नाही तो पालथी होतो पण एक हातना त्याच्या पोटाखाली आटकून जातो तो काढता नाही येत कारण ते अंग वगैरे त्याच पोट वगैरे त्याला जड लागतं ना,
हा हा,
हा म्हणजे तो थोडा गुटगुटीत आहे. हम्म, तब्येत वगैरे ठीक आहे त्याची चांगली आहे.
नाही हात अडकला कि अपोआप रडते स्वतःच
हो हो मग तरी त्याला आम्ही टमी टाईम देतस तो म्हणजे कसं आहे ना ते बॅलेन्स वगैरे होत तसं लवकर म्हणून
हम्म हम्म,
हम्म, आणि आता जस जसं मोठा होतोय ना तस तसं खुप रडायला लागलंय तो.
बरोबर आहे की.
हम्म,
चिडचिड वगैरे होत असल वातावरण पण असं आहे.
हो आणि म्हणतात की बाळाला म्हणजे दात वगैरे येणार असतील ना तेव्हा आपण चिडचिडा पण जास्त होतो बाळाचा आणि त्याच तर तेच होतंय.
त्याचे ते हिरड्या वगैरे दुखतात ना
हो.
त्यामुळं
म्हणतात की दातांच्या पाट्या भधल्या जातात म्हणून
ह हम,
म्हणून बाळ रडतो म्हणे असं
हम्म,
पण मग त्याला काही पर्याय पण नाहीे तो फार लहान कोणी म्हणत की डिगा मले लावायची पण तो ओठाला पण साधं पाणी देत नाही तर ते कशाला लावायचं.
काय लावायचं.
डिगामली म्हणतात ते पावडर असतं ना हा ग्रे का ब्राऊन मध्ये काहीतरी असतं ते
बरं बरं,
हम्म, तर ते लावतात म्हणे हिडेंना.
हम् हम हम हम्,
दात येणार असतं तेव्हा
नाही ते नैसर्गिक आल्यावलच चांगले आहे आहे का नाही.
हो नाही ते म्हणजे थोडस ते दुखन कमी होतं बाळाचं असं म्हणता.
हम् हम हं,
हम्म, पणंप पण लहान बाळाला म्हणजे पाणी नाही देत तर मग ते जुन्या बाईचं कशाला ऐकायचं काही पण
बरोबर आहे. हो डॉक्टरला विचारल्याशिवाय काहीच नाही.
नाही आम्ही फक्त तो म्हंतो आणि चालू देत, कारण समोरच्या व्यक्ती लांबण लावतं ना, म्हतारे लोक त्यांचं कसं असतं. हम्म आणि ते पण म्हणतात की पाणी देत जा, पाणी देत जा. देते का तुम्ही? फक्त हो म्हणल्यावर देते ते. कोणी पाणी नाही देत त्याला.
नाही आहे ते. आईचं दूधच लागत ना ताई.
हो. नाही म्हणजे जवळ जवळ सात महिन्यापर्यंत बाळाला वरच काहीच नाही देत. हम्म. कारण आईच्या दुधामध्ये दो हो. आईच्या दुधामध्ये पाणी पण असतं ना.
हो हो.
हम्म. हो आणि हे परदेशामध्ये कस असतं ना, ते बाळला म्हणजे असं व्यवस्थित करता म्हणजे जवळ जवळ दोन वर्ष वर्षे ना बाळाला गोड वगैरे द्यायचं नसतं.
आणि आपल्या इथं लोक देऊन टाकतात.
नाही पण तिकडं, पण म्हणजे मी एका एका व्हिडिओ बघितलेत ना, म्हणजे मुलांना असं प्राणी वगैरे असतात, त्यांच्यापाशी सोडणं किंवा त्यांच्यासोबतच खेळणं किंवा त्यांना लहानपणातच आईस्क्रीम वगैरे देत तात. म्हणजे तिकडं तसं चालतंय.
काय माहिती असेल ते चालत. पण सोसा बाळाला गोड वगैरे नसत द्यायचं. हो.
तेच की.
दोन वर्षापर्यंत तरी नाही देवा, असं मला ते डॉक्टर बोलले होते.
हम् हम हम हं.
म्हणजे नॉर्मली वगैरे ठीके. जास्त प्रमाणात. आता माझी फ्रेंड आलेली होते ना संडेला. तर ती फक्त सात महिन्याची तिला लाडू पण दिला त्यांनी असं खायला. आणि परत फरसाण च असं बारीक करून ते खाऊ घालत होते. म्हणजे काही लोकांना म्हणजे काही मॅनर्स च नसते. काहीही खाऊ घालतात.
हो ना.
हम्म.